हॅलो ह आवाज येतोय का हा येतो येतो जेवला ग
होय जेवण झालं आत्ताच तुमचं
झालं झालाच आ ल होय लवकर जेवते म्हणजे घरातले जरा राहायला गेल्यात देवदर्शन
अ हा
त्या हो त्यामुळे जरा लवकर नाही मग घरात कोण सगळी जाऊन
घरात थांबायलाच लागते
हो
हम्म सगळे गेले तर चालत नाही
नाही नाही
हा हा जेवण झालं आत्ताच जरा फिरायला गेल बाहेर पाऊस तिकड
पाऊस सकाळी जरा दहा मिनिटं होता
हम्मज इकडे सकाळपासून जरा चालूच आहे बारीक आता जरा असं ऊन पडलंय आमच्या इकडं हम् हम
इकड होता सकाळी जरा दहा मिनिट होता
हा हा
तच्या काय आता कडकच होऊन पडलेय खरं
ह आता नाही तर आबाळाबळा चाला इकडं एकसारखं असं ऊन पण पडत नाही आणि पाऊस पण पडत नाही असं चालू आहे ह
हम् हम् नाही सकाळी आमच्यावर फक्त दहा मिनिट होता त्याच्या पाऊस का आलाच नाही
हा हा आणि काय बर आहेत काय घरातले सगळे
आहेत त आहेत तुमची सगी बरे आहेत का
ब आहेत काल जरात पहाटे जरा पासून बाळाान त्रास दिला जरा ततः पण झोपला नाही आणि मला पण झोपू दिला नाही त्यामुळे आता त्याला मगाशी झोपवून जेवण केलं तर मी पण जर असं पडणार एक तासभर झोपणार झोपलाय तोपर्यंत
नाही आजारी पण काल दिवसभर तो झोपलाच नव्हता, थोडंसच झोपलेला. अर्धा पाऊन तास पण उठला लगेच. म दिवसभर पण काल झोप नाही मला, त्याला पण नाही. परत आणि रात्री लय उशीरन झोपला. आणि पहाटे साडेतीन वाजल्यापासून सारखं रडाय लागलेलाच. बाहेरच चल बाहेरच चल म्हणून.
पहाटे, ते ऐक ना पण, बाहेर आणून दाखवल्यावर मग जरा शांत झाला.
म आज कायच केलतं जेवणाला?
काय नाही, काल जरा होतं शिल्लक कालचं आणि आणि आज अ सकाळी हे केलेलं फ्लावरची भाजी आणि मटकीचे आमटी, चपाती, भात.
हम्म हम्म
व्हेजमध्ये
होय, रोज सारखं सारखं नॉन व्हेज पण
हा हा रात्री होतं, उरलेलं थोडसं आता राहिलेलं खाल्लं.
आता एकटेच जेवला काय?
ह नाही, आमचे आहेत बाकीचे घरातले सासू सासरे.
हा हा
असं आहे.
हा हा, काय म्हटलात काय ऐकू आलं नाही?
तुम्ही काय केलेलं जेवणाला म्हटलं स्वयंपाकाला?
मी बटाटयाची आमटी
हा
हॅलो! ऐकू येते का? ह ब बटाट्याची आमटी, कोबी आणि चपाती आणि भात.
हा हा काही सेमच, वेगवेगळ आपण काय करायचं टेन्शनच येतंय रोज काय भाजी करायची, सकाळी वेगळं करायला पाहिजे संध्याकाळी वेगळं करायला पाहिजे. बायकांना टेन्शनच आहे नुसतं.
होय, काय आमटी करायची काय भाजी काय करायची? की सकाळ संध्याकाळ हा प्रश्न हायच.
होय प्रत्येकालाच आहे. जे व्हेजवाले असतात त्यांना किती प्रॉब्लेम येत असेल?
होय, तुम्ही सगळी नॉन व्हेज खाताय घरातली?
होय
हम्म, आम्ही पण खातोय सगळे.
अ ब्राह्मणवाले किंवा बाकीचे हेचे लिंगायत त्यांना किती प्रॉब्लेम येत असेल, रोज काय भाजी करायची?
होय रोज काय तर, आणि कडधान्य तर क किती रोज खायाचं असा प्रश्न येत
प्रश्नय, होय पण एकाला आवडते आमच्यात एकाला नाही आवडत.
हा असाच प्रॉब्लेम आहे, सकाळी भाजी केली की संध्याकाळची खात नाहीत. आणि संध्याकाळी जी केली ती सकाळी खाय
खात नाहीत आणि हे पण, अ भाजी पण आहे की का आवडते एकेकांना एकेकाला आवडत नाही असं होतया.
म्हणजे डबा असला तर आवडीचीच करायला लागतेय.
होयय आमच्यात पण बघ सेम तसच आहे
हम्म्म हम्म
तसच व्हायलय आता ऊन पडलंय थोडंसं आणि जातय हित गरम व्हायलय आणि मगाशी गार वाटालत
ह आमच्या इथे मगाशी सकाळी सहा वाजता जरा अ दहा पंधरा मिनिटच होता खरं खर जोरात होता
हम्म आमच्या जोरात एकसारखं बारीकच होता.
आणि दहा वाजेपर्यंत जरा म्हणजे ऊन अजिबात नव्हतं अजिबात म्हणजे अजिबात नव्हतं. अभूळ आलेलं पूर्ण आणि अकरा वाजल्यापासून कडक ऊन पडले.
ह ह
इकडे जरा लागायलाच पाहिजे. नाही लागून पण काय चालायच हे नाही
हो कपड्यांचा प्रॉब्लेम येतो नाही बारक्या बाळाचे कपडे जास्त असतात.
होय कम्फर्ट घालत नाही तुम्ही
घालतो की
हा ह
कम्फर्ट घालतोय पण वाळायला तर पाहिजेत की कम्फर्ट घालून वास थोडा येणार कम्फर्टचा
हम्म हम् हम् पण ते जास्त म्हणजे जास्त वापरू नका का कारण त्यान छाती भरत्या लहान बाळाची.
हा वो वास हे हे असतय ना हार्ड असतय हम्म
त्यामुळे छाती भरते जरा म्हणजे कमी प्रमाणात
कमी प्रमाणातच पाण्यामध्ये घालून हे करणार कपडे. हम् हम आता आज आता किती दिवस पाऊस नव्हता आजच आलाय आता एवढं काय पण बारीकच होतं इकडं मोठा नव्हताच पण वाळलेत आता जरा कपडे आमचे बाळाचे
तुम्ही काय करताय का?
नाष्टयाला आता परवा मागच्या शुक्रवारी केलेला
कसं करताय इडली?
तेच के रेशन्स च तांदूळ भिजायला घातलेलं तीन कप, अ रेशनच होय तांदूळ त्याला एक वाटी, उडदाची डाळ आणि एक वाटी पोहे दोन चमचे शाबुदाणा आणि दोन चमची मेथी असं भिजायला ठेवलेलंस दुपार म्हणजे बारा वाजता हा मेथी घालायची मेथी मध्ये उष्ण उष्ण अस उष्ण असते ना मेथी उष्णता अस मेथीत मग ते भिज ते ना पीठ पीठ भिजते ना ते
हा म्हणजे मी वापरत नाही ना म्हणून म्हंटले इनो घालतेय मी
इनो नाही घालायचं तांदळाच करत असल्यावर कशाला इनो घालायचं.
हम्म हम
इ इन्स्टंट मध्ये जे करतोय का नाही.
हा.
म्हणजे रव्याचं वगैरे
हा हा.
त्याला घालायचं ते एक लगेच एक दहा पंधरा मिनिटात बांबून ठेवलेलं असते लगेच क की मेथी घालायची. चमचे पण बारा वाजता आज सकाळी भिजवून ठेवलं. उद्या सकाळी जर पाहिजे असेल तर. मग ते वेगळं भिजवून ठेवायचं जरा उडदाची डाळ वेगळी आणि पोहे. अ तांदूळ आणि ब शाबुदाना एकत्र भिजत घालायचा आणि हे उडदाची डाळ आणि मेथी अ एकत्र भिजू घालायची. आणि संध्याकाळी मग हे करायचं सात आठ तास भिजल्यानंतर मग. ते बारीक करून घ्यायचं.
पाणी थोडंस घालून घालून.
हम्म हम्म.
पाणी घालून बारीक करून ठेवायचं आणि रात्रभर ठेवलं की मग सकाळी पीठ व्यवस्थित हे होते.
त्यात हे घाल खायचा सोडा घालत नाही काय तुम्ही?
नंतर करताना घालते थोडासा एकच चिमटभर करताना. आपण ख जेव्हा खायला घेतो ना तेव्हा करताना मीठ. आणि खायचा सोडा म्हणजे जसं लागेल तसं पीठ करून घ्यायचं आपल्याला पाणी म पाण्यामध्ये घालून एकदा घट
मग त्यात काय आमच्यास दुसरं काय घालत नाही काय मग म्हणजे कांदा वगैरे काय.
इडली करताना नाही घागलत. उत्तप्पा करताना घालते.
हम्म हम्म.
घालते म्हणजे अह डोश्यासारखं पीठ करूनच म हे करते ढोसा करते तसं करूनच. नंतर वरन कांदा अस उत्तप्पाला कसं लावतोय ना तसं असं वरून टाकते.
हम्म हम्म अ चिकटतेत तरी का ते? हा हा.
मग फिरत नाही ते. चिकटत की वल्ल असते ना वरचं ते फिरवाय हे. घालायच चीट आपण जर हाताच प्रेस.
पिठात घालत नाही का?
पिठात नाही घालत पिठात घातल्यावर असं हे होत नाही ना ते. फिरत नाही ना पीठ फिरत नाही ना असं गोल गोल आपण डोशाला कसं फिरवतंय तसं ते फिरत नाही गोल.
हा हो होय म्हणजे पिठात घातलं तर कस ते एका जागीच. जसं घट्ट घट्ट घट्ट सगळं पडणार आणि जाड होणार असं.
पहिला दशासारखसं वतून घ्यायचं जाडसर कसं पाहिजे आपलं आपल्याला तसं.